हॅलो हां, आता येतोय ना आवाज? हां हां येतोय. बोला काय करायला?
काही नाही बसले होती, आता जेवण वगैरे झालं.
हा हा आज काय सुट टी आज निवांत असेल?
हो, आज सुट्टी ये.
हो ना, बोला मग आपण आज बोलूयात मग वेळे बद्दल थोडस ह ना हम्
वेळेचे महत्त्व म्हणजे हा अननना साधारण महत्व आपल्या वेळेच संत कबीर पण म्हणतात की कल केस आज कर आज केस म्हणजे त्याचा अर्थ होत की उद्या करायचं ते आपण आजच केलं पाहिजे आणि आज करायचं ते आत्ताच करायला पाहिजे तर वेळ कोणासाठी ही थांबत नाही बरोबर आहे की नाही
हा हा हो ना म्हणजे वेळ आणि हा म्हणजे अस इंग्ल मध्ये पण एक मन आहे की टई मन टाई वेट फॉर नो मॅ म्हणजेस वेळ आणि समुद्राची लाट कोणासाठी पण थांबत नाही म्हणजे कसं जगामध्ये गेलेला पैस गेलेले वैभव किंवा असं थोड फार हरवलेलं आरोग्य पण आपण वापस मिळवू शकतो पण गेलेली वेळ अग ती कोणत्याच किमतीमध्ये परत नाही मिळवतायेत म्हणजे असे पण म्हणतात की ज्यांना वेळेची किंमत ओळखली त्यांना यशाचा म्हणजे अर्धा रस्ता पार केलेला असत आणि वेळ हीच खरी संपत्ती आहे आजच्या ह्याच्यामध्ये वेळ म्हणजेच पैसा आहे आपण लहानपणापासून म्हणत आलेल अस ताई मीज म्हणे जा लहानपणापासून आपण ते ऐकत आलेला असतो आपण सुद्धा मनात आलेला असत म्हणजे वेळ ही कुठल्या आपण ह्याच्यामध्ये म्हणजे पैशामध्ये पण असं मोजता नाही येणार म्हणजे कारण गेलेला पैसा आपल्याला वापस कितीतरी पतीन आपण हे करू शकतो म्हणजे असं सांगायचं झालं की वेळ पैसा पै पैसा पण मौल्यवान आहे
हो बरोबर आहे
हम्म
आणि वेळेचा आपण सद
हम्म हम्म
वेळेचा आपण सदुपयोग करायला पाहिजे म्हणजे आपण धन वगैरे कमवले तर ते गमवले तरी पण ते कमवता येत आपल्याला परत पण गेलेली वेळ आपल्याला परत कधीच अ मिळवता येत नाही
हा आणि निसर्गानें पण म्हणजे आपल्यावर एक वेळेच्या बाबतीत म्हणजे एक चांगला न्याय केलाय कि सगळ्यांना सोपा सगळ्यांना म्हणजे गरीब असो श्रीमंत असो कुणी कसा हे असो तर निसर्गाने प्रत्येकाला चोवीस तासच दिले आपल्याला मग त्याची त्याच्यामध्ये आपलं काम आहे का? पण त्याचा कसा उपयोग करता करतो त्याचा उपयोग करण्या आप यशस्वी बनवा यशस्वी बनायचे म्हणजे श्रीमंत बनायचे किंवा गरीब राहायचे. म्हणजे कुठल्या कामामध्ये किती वळय. हे आपण सगळं म्हणजे हे करू शकतो. यश आणि अपयश हे आपल्यावरच अवलंबून असते. काही काही लोक उगाच वेळ वाया घालवत असतात. त्या पैसे ठरतात मग ते परत. देवालाच नावे ठेवतात की माझ्यासोबत असं का नाही का? म्हणजे काही काही लोकांना असवस्तय हम् ह.
विद्यार्थ्यांनी वेळेचा योग्य वापर केला पाहिजे आता नाहीतर त्यांनाही पश्चाताप करावा लागतो नंतर परीक्षेच्या वेळी अनेक विद्यार्थी अभ्यास न केल्यामुळे कि बा अभ्यास केला वेळ वेळ निघून गेलेली असते. वेळेची नाही का.
हा ना हा.
अगोदरच नियोजन करायला पाहिजे होतं असं. हो.
हम्म हम्म आणि आजच्या एजमध्ये काय होत डिजिटल युग ग आपण डिजिटल फक्त नाव दिलेलं राहते डिजिटल युग कारण डिजिटल युग हे चांगल्या कामात वापरा अस पण आजकालचे लोक त करत नाही डिजिटल युग म्हणतात फक्त पण त्यांनी काय केलंय. वेळ वाया घालवण्यासाठी म्हणजे साधनं उपलब्ध केलेली आहेत, प्रचंड साधनं आहेत त्या सोशल मीडिया झालं, ऑनलाईन गेम्स आहेत जे आणि म पहिलं स्क्रीनवर आपण - आपण पण मुलाच नाही आपण पण तासंतास बसतो म्हणजे थोडं पाच मिनिट ब बघाय. म्हणून बसतो आपल्याला कधी तास झाला. ते समजत नाहीे, जे आपलं आपल्याला समजत. नाही हा.
हम्म.
आणि ह्याच्याना कसं होतं आवास पण वाढते आणि यांच्यानं कसं होतं टाळाटा कामाचे टाळाटाळ हा ठीक आहे आता करायचं होतं पण आता टाइम झाला आपण उद्या करू म्हणजे वर ढकलतो आपण
हो.
म्हणजे एक असं अ रोज म्हणजे असं व्यवहार एक होऊन गेला म्हणजे ते आपल्याला अंगाला अशी सवय लागलेली आहे ते की कोण ती पण गोष्ट उद्यावर ढकलायची हे करायचं हम्म.
ते आपण आपण शिस्त ला लावायला पाहिजे, आपल्या आपणच आपण आपल्याला शिस्त ते लावायला पाहिजे किंवा मी वेळेवर आपण केलं तरच होईल. नाइ
हो ना हा हा हा वेळ निघून जाते. मग ते चाल ढकल केल्याम मग आपण एकतर कामाचा डोंगर वाढल्यासारखं एवढे सगळे कामं पेंडिंग वर राहतात, मग हे करावं का ते क समजत नाय म त्यान त्यानुसार मग त्याचा मानसिक ताण पण येत त्यांना? मग कधी कधी महत्वाच त्या संधी पण आपल्या हातातून निसटून जात्याता. काही शिकायच असेल विद्यार्थ्यांना तर ते शिकणं होत नाही ते उद्या करू, उद्या करू याच्यामध्ये ते निघून जात्यत ना. संधी ते परत वापस येत नाही यात
हम्म.
त्याच्यासाठी मग थोडसं अ थोडं वेळेचं नियोजन करायला पाहिजे, म्हणजे आपण ज्याला टाइम मॅनेजमेंट म्हण म्हणतो. थोडसा वेळ जे नियोजन करून थोडं थोडं ध्येय ठरवून, ते थोडस सवयी लावून हे करून आपण एक चांगलं करू शकतात.
हम्म.
म्हणजे जी कामं आपल्याला महत्त्वाची आहेत ते अगोदर करायची, त्याला किती वेळ द्यायचा, सोशल मीडिया पासून थोडसं लांब राहायचं. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या करून घ्यायच्या ज्या महत्वाच्या गोष्टी नाहीत नाहीत नंतरन असं नाही नाही किंवा म्हणजे नाही करायचं अस मनावर थोडासा कंट्रोल पाहिजे.
हो.
आणि रात्री झोपताना पण आपण असं ठरवू शकतो, ना की उद्या हे कामं करायचेत मग ते करायचीच. काही जरी झालं तरी ते हा त्याची एक लिस्ट
नियोजन करून ठेवायचं म्हणजे, आपल्याला काय करायचंय उद्या काय
हम्म हम्म.
आता भरपूर यशस्वी लोकं होऊन गेलेत. अ यशस्वी लोक अ त्यांच्या वेळेचा अ चांगला त्यांनी सदउपयोग करून म्हणजे आता समजा महात्मा गांधी, पंडित नेहरू यांनी पण प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग केला म्हणूनच ते यशस्वी झाले. नाही? त्यांनी वेळ वाया घालवणार नाही अ वेळ वाया घातला नाही आपला त्यांनी चांगल्या कामासाठी आपला वेळ वापर म्हणून त्या यशस्वी झालेय. आणि वेळ वाय घालवणारे लोक मात्र समोरे जातात जे वेळ वाया घालवतात ते लोक
हा आणि जे वेळ वाया घालवतात त्यांचे आरोग्य पण चांगले नसते एक तर ते चिडचिडे खूप असतात
हो हम्म
परत आपण आपण असं मोबाईलचच हे हे उदाहरण घ्यायचं म्हणलं तर आपण असं हे करू शकतो टाइम लावू शकतो की एवढा वेळच मोबाईल युज करायचा त्याच्यानंतर ना नाही तर अभ्यासाच्या किंवा कामाच्या वेळी त्याचे नोटिफिकेशन पण आपण बंद करू शकतो तत
हो बरोबर
हा. अम परत म्हणजे असं नां भरपूर असं आहेत पण एक असतय ना की काय म्हणतात त्याला जस मनावर ताबा नसतोय की पण किती जरी हे केलं तर कि नाही किंवा हे नाही मग ते ते पहिल्या गोष्ट आहे कि ते ओळखायचं असतं कि वेळ हि कस एक अनमोल आहे त्याचा त्याचा आदर केला आपण वेळेचा आदर केला तरच वेळ आपला आदर करेल ना
हो बरोबर आहे गेलेली वेळ कधीच परत येत नाही हे लक्ष ठेवून प्रत्येकाने जर आप आपल्या वेळेच सदुपयोग केला पाहिजे कारण की यशाचे रहस्य हे अ वेळेच्या व्यवस्थापन त्याचच आहे वेळी आपल्याला आयुष्यात खूप मौल्यवान गोष्ट आहे अह पुढच्या क्षणाला कोणाला काय प्रसंग येईल किंवा कोणासोबत काय होईल हे कोणाला पण सांगता येत नाही. प्रत्यक्ष क्षण आनंदात जगला पाहिजे आपण आणि बहुतेक अ आयुष्यात भविष्यामध्ये हव्या त्या भौतिक सुखाच्या मागे धावण्यापेक्षा, आज आपल्या कडे जे आहे त्याचा आपण उपभोग घेता आला पाहिजे, आपल्याला
हा हा होय का, हा.
हो आपल्याकडे भरपूर वेळ असतो, काही लोक लोकांना वेळ नसतो. काही न लोकांना वेळ नसतो, तर आपल्याकडे वेळ येत, आपण त्याचा सदुपयोग केला पाहिजे.
हम्म वेळेच आपल्या आताच्या ह्याच्यामध्ये कोरोनाच्या काळापासून म्हणलं, तर वेळ जास्त आपला निरुपयोगी कुठे जाते, तर स्क्रीिनिंग टाइम- झाला, आपल्या मोठ्या माणसाचा असो, किंवा मिडल ह्याचा असो, किंवा लहान लेकरांचा असो, नसतं - स्क्रीन टाइम म्हणजे मोबाईल मध्ये जास्त जात आणि त्याच्यान काय होते आपली झोप जेवढी पाहिजे तेवढी होत नाही. अर्धी-अर्धी झोप असते, काही-काही लोक तर चार- पाच वाजता झोपतील, सकाळच्या, रात्रभर मोबाईल- ते सगळं म्हणजे मी निसर्गाचं चक्रच जात. ते ना संध्याकाळ कशासाठी- झोपण्यासाठी, आराम करण्यासाठीच दिलेले असतात. ते ना मग ते सगळं उलट होतय, दिवसभर झोपायचं आणि संध्याकाळी मग- बलफात बसायचा.
करतो.
आजार पण वाढतात. परत शिका- सकाळी उठ ऊठुन लोक अगोदरचे कसं व्यायाम ते करायचे ना! फिरायला जाणे पु सकाळचा नाश्ता करणे- तर हे तसं म्हणजे सगळं- उलट उलट दिन दिनक्रम चालू झाला आजकाल माणसांचा त्यामुळे त्यांनी थोडस वेळेत ते भान ठेवून सगळ्या गोष्ट टि नेक जर केला तर चांगला आहे म्हणजे वेळ आपल्याला घडवते
हम्म आणि आपल्या परिवाराला पण वेळ दिला पाहिजे अं काही काही लोक अ घरीील घरी सुद्धा आले तर मोबाईल बघून राहता टी व्ही बघून राहता म्हणजे परिवारासोबत असं संवाद वगैरे साधला पाहिजेत थोडा वेळ नाही का ते पण होत नाही आज
हा नाही आजकाल परिवारामधेच क कम्युनिकेशन म्हणजे असं बंद आहे बंदच आहे म्हणायचं किती थोडंस जेवण्यापुरं किंवा हे जेव त्यांना सुद्धा मोबाईल युज करतात. असं पण नाही की जेवताना थोड संवाद साधला वगैरे, असं काहीच नाहीये. आत चा ऑनलाईन मि मित्र मैत्रिणी किंवा काही असेल म्हणा, ते असं जवळचे वाटू लागलेत, आणि जे जवळचे आहेत ते असं लांबचे वाटू लागलेत कारण घरामध्ये संभाषण होत नाही ना.
होतय. चालेल, तुमच्याशी बोलून खूप काय वाटलं ताई.
हो मला पण, ठीक आहे हा धन्यवाद!